हाय व.
काय करलंस?
काय नाही आत्ता उठलं ब.
लवकर उठलेसकी झोप झाली जरा.
नाही ग आत्ता उठल्या आता कशाला झोपते, जेऊन आणि झोपणार.
हम ग गेल नाहीचच
नाही बाई आज गेलो, सुट्टी घेतली आज.
हम, हम, सुट्टी दिल्यात व्हय? सर कंटाळतात.
होय, सर सुट्टी दिली नाही मी सुट्टी घेतल्या.
का?
मला कंटाळा आलाय.
होय का.
हम
मग आणि काय? हॅलो.
जेवलीस का नाही?
नाही आजून. तू?
मी पण आता जेवणार, आत्ता उठलो, आवरलं काम आज आवरलं, नाश्ता मग चहा
हम, हम,
अ
मग, मम्मी- पप्पा मम्मी, पप्पा कुठायं?
मम्मी हाय झाडून काढायला घर.
होय, तस बेनजरां
नाही.
हम, हा- मग पप्पा कामावर गेलेत काय?
तु काय जणाला ग्यायलास वाटतं
ए हट घरात आहे. खुळी आहेस काय?
कसल्या या लागले.
ती कायतरी तिकड काट्या ते मोडायलाच वाटतं तिकड तर यावाज्याला.
ते मला वाटलं तू गेलास दळणाला.
हट खडबेळ लागली काय
का? बी, सी, एस, दळन वाले करत जा की जरा.
जाकी तू एम, पी, एस, सी, वडापावाली करत जा बघू या?
ते झालंच नाही माझ
एमी एमपीएस सी करायला असेते ना
मग एम पीएस सी आहेवे माझ माझ प्रोफेशनल
ओ हो हो
चालते ठेव का मग
हम्म ठेव
चालं काय चार मिनिट
नाही अजून आता दोन मिनटं झाल्यात
मग किती मिनट करायचा
दहा मिनट
जॉ बाई कवा वायच तुम्ही
हो मग आम्ही काय
काय नाही बाई त जेवयचं झोपयचं बघ
हम
हम
हो
माझं पण करायचंय ग टास्क कसं करायचंय ते
सांगतो की तुला कसं करायचं ते
मला पण सांग मी एक पण केला नाही अजून टास्क
बरं बरं सांगत की
हम्म कधी येणार आहेस मग दत्त वाढला
येणार आहे एक दोन दिवसात येतो
ह हा ऍडमिशन केलीस काय
नाही अजून रजिस्ट्रेशन चालू व्हायचंय
कवा करतीस बघ
अजून रेजिस्ट्रेशन तर चालू होऊन देतील
बघा ना तुला सांगत नसतील कोण
हम् सांगत का नाही डिकेटीला बघूया की कुठ होते ऍडमिशन मग पिल्या काय
पिल्या हाय घरात
ओ
तुम्हचा आजी आल्या म्हणून
ह काय मग
खायचं झोपायचं निवांत
सुमु
त्यो जरा सं बाहेर घेलाय व
ह हा तो गेला य क्लासला
क्लासला सुट्या भेटायला वो
हम् हम् मग सुट्ट्या घेतलाय गेला का नाही
ते कॉलेजचंचय बघालाय का ऍडमिशन हॉस्टेल काय काय
तुझं काय झालं हॉस्टलचं
माझं हॉस्टेलचं ऍडमिशन होईल अजून कॉलेज आणि.
हम हम कधी होणार आहे.
बघता दोन दिवसात करायचं हाय.
हा हा,
हम. आता नाश्ता केलोय बघ तू तर जेवायला काय काय हाय.
हम्म.
मला तर आता चायनीज पाहिजे झाले.
हम्म चायनीज खाते रोज रोज.
कोण कोण आणून द्यायला नाही झाले खरं.
हम हम.
तू आणतीच का मग ये कि मग आणूया नाही तर घेऊन येताना.
हा दोन दिवससा न येणार तवा घेऊन येतो हा.
हम्म हम् मला आज च सुट्टी आहे मी रोज जाणार असतो.
जा मग आमचा आम्ही आणून खाताव.
हम् नाही बाई मला पाहिजेल आहे.
म्हणून पाहिजे असते रोज रोज पाहिजे असते चायनीज तुला.
हो,
हा हा मग.
हम्.
मग आणि काय.
काय नाही. असं कॉल करताना बॅग घेतलं तर चालते काय.
काय माहित कौल कट होते अडत.
हो,
हम.
हम हम. मग.
काही नाही बघ निवांत. त्यांचं पण बघू की कुठं कुठं अजून दोन तीन कॉलेजेस चूज करायच आपण. म त्यात कुठलं भेटल ते भेटेल रजिस्ट्रेशन करायला गेल्यानंतर.
हम्.
ह ह, डी के टी.
मग तिझं काय चाललंय.
कोणाच. कुनालांचं. हॅलो हॅलो तुझं काय. ती चालली की जोबला हा. हॅलो,
हा हा, माझ पण जरा टास्क. क करून द्यायलाय कसं करायचंय मला माहित नाही पुढचं काय.
बर बर येतं की कर करूया. रिफ्रेश मार माझा आता चालू आहे दहा पंधरा.
मी हा हा माझ पण जरा रिफ्रेश मार
तीस कॉल करायचे आहेत.
एका कॉल वर काय माहित नाही आम्हाला. तीस कॉल वर काय बोलायच.
ह
हम्